काय चाललं. ऐकू येत नाही हॅलो, आवाज इना रेंज मध्ये इ की जरा.
चप्पल म सरळ येतात.
का नाही अजून यायचेत आमच्या.
बलते माझ कस वाटले
काय झालं जर मोठ्यांना बोल की आवाज येई ना झालाय तुझं किती लहान बोलायला लागलयस तू.
सर आले कार का आवाज आलाय सरांचा मी म्हणलो.
होय का हा हा.
हा हा. आणि का मग कार नाही वाले. .
हम्म नाश्ता बिष्टा झाला.
हम्म झाला तुमचा.
झाला बघ.
हम्म हम्म
आणि काय म्हणतेस. काही नाही बसले.
हा हम्म
हम्म. हम्म मग खर येणार आहेस.
त्यामध्येच येणार का तुम्ही. हॅलो
क
हॅलो येणार आहे काय आज मी जाणार आहे हा यायलागले.
हो हो येते की. जाऊ काय गेलस.
आमचा जाणार तूमचे भाऊ कपडे घ्याचे मोजून मापू फोन दिदीला फोन हा तूमचा द्या.
व्हय काय हा हा.
हा कधी
ह
ना काय आमची दिदी जाणार आहे हो. दिदी जाणार आहे म जाणार आहे मी घ्यायला आज
हो येतेेते बघते काय होतेय माझे मिस्टर पण येणार आहेत हो. म्हणताना बघूया सांगते की तुला. हम्म ते साखरपुडा होऊन अर्धा दिवस झाला ते फोलच फोटो सिलेक्ट करायला जायला वेळ मिळणा आज घरात आहेत येतं म्हणून सांगितल्या. त्यामुळे बघूया काय होतं.
हा फोटो सलक्ट कर देणार. चालते हा हा.
हम्म तुम्ही येणारा काय.
ह येऊ जाऊन पण. होय का बघा बघा आमचं. घेणार आहे काय हे करणार आहे.
अ घेणारारखी तुम तुमचं कट करून काय करू. येणार की माझ्या मैत्रिणीची आठवण पाहिजे की. ह हा आल्बम आणणार आहे की घरात. दाखवते की घेतलेय की नाही फोटो.
हा दाखवकी.
हा
काय म
काय नाई म बसलेय सर आले की आता ओ पी डी सुरू होतीया. काय करत तेन नाईत नी काम सुरू होत्यात हम्म सर्जरी वगैरे काय आहे काय?
नाही आज तर काय नाहीये सोमवारी येत आता डायरेक्ट आता उद्या दोन दिवसन आता शनिवार रईवार तर काय नाहीे आज पण शांतच असावं आता सलग दोन दिवस झाला ओ पी डी ओ पी डी थोडीफारचे आणि पोस्ट काहीच नाहीयेत.
या ऑपेरेशन न कंटाळा येतोय ग रोज
खूप कंटाळा येतोय आणि उभारून उभारून पाय आणि पाय दुखत्यात.
होय माझ तेवढं पाय दुखत्यात मी रोज कायाखाली उशी नाहीतर कायतरी घेऊन मगच झोपतोय त्याशिवाय मला झोपच लागत नाही.
येवढ पाय दुखत्यात उभारून
हा
हम्म काय करता म
काय न्हवच
हम्म
आणि काय मग
हम्म तिकडं काय नाहीये का ओ पी डी हे चालू अजून
काय म्हणला?
तिकडं चालू नाहीये काय अजून ओ पी डी म्हटलं.
नाही अजून चालू नाही झालेली अजून पण सर
हा हा
ना सर अकरा नंतर येत आले कि मग चालू होतय राऊंड घ्यायचं
हम्म
हम्म पेशन्ट येतात.
काय त्य
ड्रेसिंगला तेन पेशंट येत्यात ना
हा हा
हम्म चालू असतय सारखं कायतरी कायत
ऑपरेशन नसलं तरी बाहेरची ओ पी डी आणि हे तेन असतेच
असतयच होय आण काय बसून तर चालतय झोप एक
गमत पण नाही ते सवय झाल्या आणि ह आणि सर असल्यावर हमकास झोप येत्या आणि सर नसले तर झोपच लागत नाही फ्री असतय तरी पण
होय नको वाटतय त्यावेळी काय वाटत नाही- त्यावेळी पण कंटाळ येतोय असल्याल बरं वाटतय.
असल्याल बरं वाटतंय ते
हम्म वेळ तर जातोय वेळ पण जाईत नाही त्यावेळेस
त्यावेळेस वेळ पण जात नाही हो
हम्म ह
आजचा पेपर कॉन्सल करायचे असेल तर, मॅडम मानते एकच मिनट ह, चालू असूदे, उद्या त्याला शाळेत जायाचं सगळ्यांना सांग तुला काय झालंय बघ चेहरा कसा पोटात दुखायला हो लई गोळ खाल्या चेहरा कसा झालंय ओ पोहे पाय ओतले घरीचेना तुम्ही उद्या जेवायला जायचे नंतर चाना सांगतो ह. ह हो तिला, मॅडम म्हण ड्रेस नसला तर, एकजोट घेऊन या बर तीला. हॅलो.
हा, बोला की.
हा बोला.
हम्म.
ते मॅडम तेन फिरायला जाणारेत ना, मग सईच पेपर वगैरे काय द्यायच असल तर दे म्हलती, ते मावशी आलती ते विचाराला, ते दिल.
हा ह.
हा हम्म, अनी काय म?
काय नाही, मी निवांत बर बसले काय करते.
पाऊस असल्यावर जरंस बरं वाटत, पावसात किचकीच कुठं जाऊ पण वाटत नाही, करमत तर अजिबातच नाही.
होय, नाही कुठे जाऊ वाटत नाही, काय नाही, नको वाटते काय. हम्म, आता पाऊस नाहीये, जरा दोन दिवस उघडलाय, बरं झाल
होय.
हम्म.
नय ते परवा साखरपुडात फळ घलत ओटीत ते खायच नसतात काय?
होय, नाही नाही खायचं नसतात ते.
ह, मी परवा, आनलेल संतरी त्यातलं, खाणार होते, माझ्या मैत्रिणी न सांगितल खायची नाही. म्हण का विचारताना, नाही खायचं नसते म्हणले. म ते नारळ भटजिना दिलाय. ते भटजीन एक दिवस देव्हारत ठेवा, आणि त्याच काहीतरी गोड करून खावा म्हणून सांगितलंय, मग ते पण खायच नही व्हय.
हम्म, नाही खायचं नाही काय. घरातली खातात ती.
हो घरातली खात्या, सोडा त्याने काय त चांगलं करून खाली, तर मी काय करायचं, तसच बसायचं.
अम्म.
त्यांनी चांगलं काहीतरी करून खाल्लं, त मी बघत बसायचं.
होय खायच नसतय ओ.
बरं ठीके.
वट काय खाय. अच्छा
ह.
ह्
ओके, ओके. ह तुमचं लग्न कधी हो, या्यचंय लग्नाला मला, तुमच्या.
बोलवते की करायच्या वेळेस, हम्म सांगते की तुम्हाला. खोकला आला
ह, ह.
जोडी ने या, म्हणेस तेव्हा.
हो येनार मी हो येणार. कि फक्त आमचे नव नवरबाच सांगा मग येतो नाही तर आणत नाही. तुझ्या मैत्रीनीला आमंत्रण नाही काय आणि खायला जायचं ना त्यात. अम्म.
नंतर न लागणार नाहीये, आमंत्रम दील तरी मी येतो म्हणून.
खाऊन बघा चांगला आहे. असू दे. हे तर सांगलंत ना? माझ्या मैत्रीण - त्यांनी ल घेऊन आहे हे असं सांगावं नाही तर मग त्यांनी एकटीच येतील की मला सोडून.
नाही नाही तस कस येतील? हं. हं. हं नाही नेणार मालग
हो.
कॉल आलाय मला एक. फोन करते तुम्हाला अजून परत.
चालेल बाहेर
हा.
हो. यायले.